हा बोल की, फोन का केलास.
अरे ते लायसनस तू का लायसनस काढलायस तू-
ते टू व्हीलरचं.
हा टू व्हीलर च
काढली
किती रुपयाला आहे ओ किती रुपय पर्यंत गेली.
माझ तरी मी आता काढून झाल रे. कवा काठलेलं लदीी काठलेलं सामनच्या वर झाल अस.
वाप्रतेस काढलीसनव
होय आपल्यातच की तरी मला ते हजारच्या वर तरी खर्च आला बग
ह हो आरटी ऑफिस ला काय ह हा हा. आर्ट ऑफिसला होय.
वय
हम् मला तर माहाग पडल रे. एक माझा मित्र गेल त काढायला ते महाग पाच दोन अडीच हजार म्हलेत.
एवढं.
होय त्यामुळेच म्हंटलं. तुला विचारून बघू म्हटलं काय तू पण काढलास की तिला बसलं.
नाय नाय तुम्हाला तेही बसले आत्ताच रेट वेगळा असणार आहे त्यांचं
आता जरा वाढलय सोड काय काय गायला काय कर नाही त्यांचं एकतर तुझी पक्की कच्ची दो्नी पण आहेत.
होय पक्का नि गाला वा माझा
निघला पक्का मग काय नाही अस प्रॉब्लेम आम्हीच माग पडलोय अह.
तिथे काय नसते तिथं गेलास. पहिल्यांदा काहीतरी तुझा बाहेरन फॉर्म भरत्यात ते बाहेर तिथ अस दुकाना टापस छोटे छोटं.
हा हा हा.
तिकन फॉर्म भरत्यात. त्यांना तिथं द्यायचं त्यानंतर त्यांना काहीत डॉक्युमेंट लागत ते काय काय द्यायचं. ती काहीतरी तुझं अपॉइंटमेंट घेतल्या टईप काहीतरी असते बाबा ती
म
मग त्या टायमाला तू तिथं जायचस
हा
तिथे त्याचा फोटो सई ते घेतात त्यानंत ते फॉर्म घेऊन जायचं तिथं कॉम्प्युटर परीक्षा द्यायची.
कसते्याम.
होय पहिल्यांदा लर्निंगला तुला कॉम्प्युटर परीक्षा द्यायची असत्या.
हा उघड अस्ट आहे.
नाय तुला तर बाहेर बसू द्या तिथं त्या बोर्डर लावलेला असतात बघ वेगवेगळं.
हा.
ते वाच अज वर्साचं नाहीतर एक प्ले स्टोर आपलं.
हम्म.
त्या प्ले स्टोअर ला ऍप मिळेल एक तुला
बर.
त्या ॲप वर भग ते जर त्यावरची सेम टू सेम परीक्षा त्यासारखी असते.
हा हा हा हा
ते सोडून
हा! त्यानंतर काय ती सोडवायची. त्यात काहीतरी पास व्हा लागते ते तिच माहित नाही. पण लागत्यात बाबा वीस मार्काची असत्यात त्यावेळी किती तरी मार्क लागतात त्याला पास व्हायला.
हम् हम् हम मग तुला कच्ची मिळणार.
हा मग तुला तिथे पास झालंस की तुला लर्निंग देत्यात.
लगेच.
हा लगेच एवढं न्हाय तिथं अ बघ ती प्रिंट असत्या रे कागदाची लर्निंग म्हणजे.
समजलं की समजलं मला ते.
हा ते देत्यात त्यानंतर काय विषय होतोय मग पुढच सहा महिन्याच्या आत तुला तो हे कराव लागत.
अया!
अं पक्का लायसन काढून घ्याय लागते कमीत कमी काहीतरी एक महिन्यानंतर माझा एक महिना पूर्ण झाला झाला मी गेलतो काढाला ते लगेच.
ह तिथे काय गाडीचा पार्ट दाखवालोय ओ.
आ!
इथं काय तर गाडीचा ट्रायल द्याल्यात पळवून गाडी.
हा तेच की मग ते मी पक्का काढाय गेलतो मग तिथे गेल्यावर तेच सगळी परत प्रोसेस असत्या बाहेरन पहिला तुझं एक करायचं!
ह
मग तुझी एक टायमिंग ठरत्या. कि त्या टाइमिंगला तु तिथं जायचंस जाताना हेल्मेट घेऊन जायला लागते.
बरं!
नाही तर त्यंच असते काय माहित नाही हेल्मेट घेऊन जा तू कसलं काढणार आहेस. गेअरचं काढणारस का नॉन गेर आ ते काढताना गिअर चे काढायच म्हणजे बर पडते.
होय!
नंतर उठ वेळ परत काढा गेरचं नॉन गेरचं अस करत बसा.
लगेच काढणार मी.
मग त्यानंतर तिथं तुला सांगत्यात आठ चक्कर असत्या आठ मध्ये तुला गाडी फिरवायची असते.
बर!
ते सांगत्यात तुला तीन प्रकारे मग तू जवळ स्टार्टिंगला पहिल्यांदा त्या चक्रात जातेस.
हा!
तिथ गेल्यानंतर पहिल्यांदा आडावा हात कराचा असतोय. उजवा आपला. मग ते केल्यानंतर परत एक जवळ तु सर्कल अर्धा पूर्ण करून परत मधी सेंटरला येते.
आ!
त्यांत परत आणि हात करायचा असतोय आढवा.
बरं!
ते फिरवत फिरवत करायच असते स्टार्टिंगला काय मध्ये मला आठवणा आता लय दिवस झाले हेला. आणि जवळ पूर आठ पूर्ण परत ते आठ मधनं बाहेर येतेस.
हा!
ते आठ मधनं बाहेर आलंस की काय करायचं काय त ते असं छातीयाले म्हणून आपल्या हात करत असते आणि ती गाडी त थांबवायत अस असत असा विषय असतो मग त्यात कसा विषय पार्टीिकून चालत नाही
बरं
पाय टेकला की तू नापास डायक्ट नापास
मग मी बघितलं पोरांचं पोरं काय करायची आठ छोट हाय. लय गाडी स्पीड न न्यायला नको म्हणून न्यायची कमी गेअर वर
बर
आणि तिथं गाडी स्पीड सुू कमीच स्लो झाली कि म यांचा पायटेकाचा.
मुनाफस
हा मग अपास नाही तर मग बघित मी गाडी न्यायची पहिल्यांदा फास्ट म्हणजे एकेकाने काय केलं पहिली तशी गेल्या नेताना स्पीड मध्ये नेली तिथे जाऊन सोडता येईल पण ती कायष झाला गाडीली स्पीड मध्ये मधी साती लागली अडकाय
ब
माहिती नव्हती गेरीचा प्रॉब्लेम
होयय
मग ते तसोय झाला मग मी काय गेल तर मी नेलती पहिल्यांदा नेताना तिसऱ्या गेला
हा
आणि त्या आठमध्ये घुसल्यानंतर गाडी केली दुसऱ्या गेरोवर गाडी फिरवी लागली इकल दावला एखाद सोडलास बरोबर गाडी चालते रे असायचीिकयला
मग ते आठ बल काय निघेलं नाी नाचठ आपण
आठ निघलं नाही गी त्यानंतर तुझ पायटेकला गी हात चुक लाग समज जिथ हात फिरवा जाय तिथं तो हात आडवा गेला आणि जिथ आडवा गेला तिथं तो फिरवला अस तरी मण नापास करते
अ याला काय हात हात फेरवाज्या काय विषयी काय माहिती असलं काय असते
ते आडावा हात करून ते तसं नसते आपलं आता समज हात जरी मी आपली खालची बाजू आहे
हा
त्याचा पण काय विषय असते की त समोरच्या बाजूला खालच्या बाजूला काय काय मला आठव ना ते पण लि काय काय असत ह ते
हा
ते तिथं गेलं तुला सांगतेय दोन तीनदा कसं काय काय करायचंय एकदाहा दोनदा परत दोन तीनदा त्यानंतरच तुमच्या सुरुवात होते मग एका मागे खुभ करतत गाड्या घेऊन पुढच्याच जरा का मी सपाला आलो की तुम्हाला आटपाट यत आहेत
बसा आहेवे
हम्म
फोर्हीलर काटालांड
फोर व्हीलरचा आता काढा म्हणाली आमच्यात कसं कनड नाही आहे फोर व्हीलर मण ते मग सगळ्यात बेस्ट काय करायचं ते ह्याला जायचं म्हणते
क्लास हा तेी क्लू हा ती स्कूल लावती शवारे
हा मग ते काहीतरी शिकव द्यात पण आणि लायसन पण लागलच
हा लागड लायसेनस ना त्यांचा पैशेला असतील तिथं त्यांच्या ओळी त लायन काढून तिथ पण लायन काढलं तरी तिथ त्यांना गाडीदार चालून दाखवत त्या असं आहे
होय तू गाडी वशीला जरी असलं तरी तुझ गाडी चालवाला लागतेस त
हम्म मध्ये तसं करायल
ठीकय आ एच मध्ये चालवायची असते आधीची जी होती ती काहीतरी वेगळ्या पद्धतीने होती
हो हे जा टेकायला टिककाला करायला थांबाव लाग टिकाल गा उठवून दाखव लागत
हा
टेकाडीला गाडी उठवून दाखवायची त्यानं.
आत्ता काहीतरी ती याच्या आणि त टेकडा हे दोन्ही पैकी दोन्ही पण काय तर करायला लागते
हम्म याच्याने दिवस म्हरो दाखवायलगतोय.
इरिव्हर्स
असा आहे एच आणि रिवस
हम् हम रिव्हर्स म्हणजे ते एच मध्येच रिव्हर्स मारावाच हाय काय. हा हा. म्हणजे मला काय वाटलं एच म्हणजे नुसत हुबी म्हणजेकं फिरवाची कशी बघितलाय काय तू.
पुढं जायचंय रिवर्स मारून मागे यायचं परत आणि एच कढायच आणि पू.. पुढ जाऊस रिव्हर्स मारायचं मग पर टेकाऊ घ्यायची आणि टेकाव उचलायची असं काय टेकला चलायची मग जाऊन. उचलून दाखवायची उठून दावायची.
ते मला माहिती आहे टेकाव जायचं तिथं तिथं गाडी थांबवायची. दोन मिनट आणि परत ती तिथनच वर न्यायची. मग काहीतरी ते मागेन येऊन चालत नाही ना त्येला.
माग मागं गाडीअजीबात घऊन चालत नाही तिथूनच पुढं घालावायची तशी.
हा तेच.
असं हाय ते
बरं मग बखरा तिथं वेळ लाय जातोय बघ.
वेळ जाते रे वेळ जातोय वेळ जातो मर्दा काय सांगू तुला.
हा तेच त्यामध्ये जाणार असतस तर सकाळच्या हच्यात जा.
हुं बघू सकाळचं लॉट बुक करतो मी पण.
त्यात काय झालं माझं ज्या वेळी होतं. त्या तिथं मेन जिथनं गाड्या जाते तिथं पडलं झाड मोठ्या मोठ्या. माझी ज्या टाइमिंगला होती तिथं कोणी. तरी मग ते केलं तयार वाट.
बर
त्या वाट तिथंन मग गाडी हात घेऊन गलो कारण ते झाड पार केल्याशिवाय ते तिथं जातय नव्हं आठ पशी
हा हा हा हा
असा विषय होता.
तुम्हाला आठ काढून दाखवायला लागते होय.
हा तेच की म्हणजे माझं लायसन होतं ते आणि ते झाड असं तसं पण नाही रे की माणसानी हातने ढकललं तर पडल असं म्हणा मोठाय मोठं होत ते क्रेन बोललेलं ते उचलाला
आईला मग अवघड हुतकी.
हा मग त्यानी एकदम बारक्या वाटीना गाड्या काढल्या सगळ्यांनी तिथं.
हा हा हा
असा विषय झाला.
ह ह हा झाल निघलात राह तु लायसन आमचा अजून काहीच नाही मला लायसन काढाय पाहिजे.
काढून घे की लवकर कि एवढा वेळ नाही लागत.
होय वर्गातल्या मित्र हाय ते करतेय नव काम कामं
होय ते तिथंच असत्य
हम्म त्याला विचार तो काय म्हणतोय त्यो करतो की तेच तू काढून म्हणून म्हणल तुला जरा फोन लावून बघूया
नाही एवढचं असती मी जेवढं सांगितल तेवढंच बाकीच जास्त काही वेगळा विषय असा नसतो....
हा हा........
त्यांच ते मी म्हणलो की तुला बाहेर जाऊन ते डाॅक्युमेंट च करार असते बघ..... फॉर्मच ते ते आपलं मित्र करते बघ ते...
होय काय
हा
थांब थांब त्याला विचार त्याला जरा विचारतो नंतर काय म्हणतोय ते बघतो जर त्यावलकीच झालं असलं तर मग काय विषयच नाही.
हा...
पण जरा पैसे जास्त मागतोय र तो...
किती तरी हजार सांगितला अंदाजे....
आमचा रिन्यू ला लायसन त्याने किती रुपये मागीतला हजार किती तर मागीतलय रिन्यू करायला फक्त....
एवढं रिन्यू ला काय परत गाडी बिडी चालवाव लागत नाही...
नाही नाही रिन्यू ला काय नाही फक्त लायसन परत आपला येतो पोस्टान.....
हा हा....
असाय तर आम्ही लायसन दिला त्याच त्यांनी रिन्यू करून दिला आम्हाला.....
हम्म हम्म बरं.....
असं झालं ते ठीक आहे चालते चालते ठेवू काय?
हा....
झिंंम झिंंन झंन..